शुभ सकाळ
हा
तसच स काय ह काय नाही काय चालू आहे हा आवाज येतो ोय मला
हा हो हो
हो येतोय हम्म हम् काही नाही आज सहज फोन केला म्हंटलं किती टेक्नॉलॉजी पुढे गेली ना आजकाल सगळं हम् सगळं सगळं घर बसून कामं करू शकतो कत्तो हम् हम्
सगळं घरी बसूनच सगळं त्याच्यावर असे ना आता
टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हन्स झाली आहे त्याच्यामुळे खूप मदत होते
हम्म सगळं ते तर हो डेली रुटीन मध्ये य तर तेच
सळील्या सल्या करतो सगळ्या टेक्नॉलॉजीचा रात्री झोपेपर्यंत मोबाईल मोबाईल शे काम चालत नाही मोल सगत मोठी टेक्नॉलॉजी आहे आणि त्या मोबाईलच्या मदतीने इ इतर गोष्टी पण खूप सोप्या झालेल्या आहेत ऑनलाईन शॉपिंग म्हणा किवा आ सगळं पा लाग ऑनलाईन शॉपिंग त्या ऑ क पण कड होत होता कि ब ते एक आहे ते मग ते एकेक वस्तू सुद्धा आपण मागवू शकतो हा व्जिटेबल झालं फ्रूट झालं अगदी दहा मीन म्हणजे जेवढ्या वेळात आप पण कपडे घालून ते दुकानात पोहोचू तेवढ्या वेळात तर सगळं आप पल्या घरात दारात येऊन जात
सगळं खाण्याची वस्तू सांगा काहीही सांगा टेक्नॉलॉजी शिवाय आता काहीच नाही.
त्याच्यामुळे आपण खूप डिपेंड झालो टेक्नॉलॉजी वर फायदा पण आहे तेवढा तस अ त्याच ऑनलाईन वर्क अ करू शकतात. हुं आपल्या किचनचे कामं पण किती सोप पे झालंयेत टेक्नॉलॉजी मुळे मिक्सर आलं.
सगळं मायक्रोवेव्ह आलं.
हम्म सगळं म्हणजे एकदम इझी होत ते किचन हम्म किचन हा- म्हणजे घरी बसून आपण आता- कीनाही होमवर्क करतात हो- हो खूप- खूप अ निघालेले आहेत जस टेक्नॉलॉजी लॉजी मुळे सगळं पॉसिबल आहे सगळ्यात मोठं इंटरनेट इंट इंटरनेट सगळ्यात मोठी टेक्नॉलॉजीची डेव्हलप झाली त्याच्यामुळे आपण इथे बसून अ परदेशातलेही काम करू शक
हम्म ते तिथले पण, हो तेच ना.
त्याच्यामुळे आजकाल- तर म्हणजे सगळं ऑनलाईन -झालं मोबाईलचा नंबर चेंज करा, बिल पण आपण टेक्नॉलॉजीच्या मदतीने मोबाईल वरून भरतो आजकाल सगळे बिले- आ इलेक्ट्रिक बिल, जे पण येत टीव्ही च रिचार्ज
सगळ ह घरी असा पाऊस पावसाच पाहू शकतो ऑनलाईन. आधी ते कळयच नि लोकांना
हो वेदर फो- का म्हणजे आपण आपले प्लॅन पण त्याच्यानुसार करू शकतो ए आय टेक्नॉलॉजी पण डेव्हलप झाली त्याच्यामुळे तर- जे आपल्याला कधी जे म्हणजे वाटलं नव्हतं ते एक आय यामुळे होऊ शकत
ते सुद्धा होऊ शकतं मुलांना शिकवायचं सुद्धा इझी झालंय ए आय यामुळे नाही प्रश्न समजला का त्याच्या- अर्थ टाकायच
हा माहीत नसल काही तर याच्यावर टाकलं की पूर्ण माहिती देतात आपल्यालाही सोपं झालं -ह आपल्याला ही हा आणि म्हणजे आता ते आता सध्या ए आय मध्ये नवीन चालू चालत आहे सगळे जण आपले कोरियामध्ये जाऊन काय करत होते पहिले आपलं- हे पाहत होते कलर चार्ट कि कोणत आपल्या स्किन टोन वर कोण ड्रेस चांगला दिसेल काय दिसेल तसं आता ते ए आय वरती आपण घरी बस पण करू शकतो कि माझ्यावरती कोणता कलर सूट होते बा कोणत्या ड्रेस या ओकेजनला चांगला दिसेल हे पण आपण विचारू शकतो मला कोण
फोटोवर आपल्या आपल्या स्टोरी ठेवायची असेल
हो आणि आ हे पण सांगतात परत कि बा तुम्हाला कोणती हेअरस्टाईल सुूट होईल काय होईल प्रोजेक्ट पण करायला मदत करता
हा सगल सांगून देतात.
हा ह ते बे प्राँट
सुद्धा घरी बसून शिकता येतो ऑनलाईन मुळे.
हा ऑनलाईनमुळे ते ऑनलाईन मेकअप क्लास किती चालू आहे खूप चालू आहे हम्म.
ते सुद्धा आप स्किन टोन नुसार प्रोड साक्षात
हा हा यांना व्यवस्थित त्यांचं व्यवस्थित डिस्क्रिपशन दिलं ना तर आपल्याला हा असं सगळ सांगतात जेमिनाय
हम, सगळं मग ते सगळं सांगतात ना क्लास करत आहे तो.
काय तो म्हणजे बाहेर जायची आपल्याला कामच नाहीये. हम्म हम्म टेक्नॉलॉ इतकी डेवलप झालेली आहे की आजकाल ॲडव्हान्स एकदम ॲडव्हान्स झालेली आहे. मुलानं ते सिल्याबस पण डिझाईन करून देतात. अ हे वर्कशीट्स पण काढून देत सगळं अगदी आणि गाडी टेक्नॉलॉजी कारमध्ये पण मध्ये ऑटोमॅटिक कार आले ऑटोमॅटिक गिअरच्या कार. टेक्नॉलॉजी मुळे अ अ ते ऑटोमॅटिक पार्क करता ॲटोमॅटिक डिस्टन्स मेंटेन करतात. हम्म हो अस ते पण हो. खूप ऍडव्हान्स इलेक्ट्रिक कार आली. येला तर लाईट नव्हती पाहिले जमान्यात हम्म लोकांच्या घरी लाईट नव्हती पोचली आता पण आहे असं काही हं आता असं आपल्या आपल्यापर्यंत पोहोचलीय. टेक्नॉलॉजी पण अशा पण काही, रुलर्स एरिया आहेत. जिथे पोहोचायचे आणखीन बाकी आहे. पाण्याची सोय नाहीयं त्यांना तिथं हा बरोबर ते आपल्यापर्यंत सगळी टेक्नॉलॉजी आहे. आणि अ हे जे आहे. इतक्या सुंदर सुंदर डिझाईन्स पण मिळत तसं आता मी तसं मला मेंहदी काढायची आहे, मेंहदीच डिझाईन विचारलंय तर ते किती सुंदर डि देतात सगळ्या. कपड्यांच्या पण शिवायचे, असले ब्लाऊज आपल्याला हा सगळं.
सगळं भेटत, गिफ्ट आपल्याला गिफ्ट नाही समजलं त्यांना विचारून
हो युजफुल गिफ्ट विचारलंय तर सांगतात हो हो अगदी बरोबर ऑनलाईन शॉपिंग इतकी सोईस्कर आहे, की आपण पाहियची वापस पण करता येेते हा बरोबर. ते पण कसं पॉसिबल आहे. टेक्नॉलॉजीमुळेच हा. कारण, की त्याच्यात सगळं अपडेट राहतात. काँम्प्युटर मध्ये पण सगळं अपडेट राहतयं. सगळ्यात पहिला पीसी आला. हा सगळ्यात पहिला नंतर मग आपले मिनी कम्प्युटर आले. मॉनिटरवाले ते आले. त्याच्यानंतर मग छोटा छोटा लॅपटॉप आला. लॅपटॉप मग टॅब आता तर मोबाईलच मध्ये स
सगळं चालूय आपलं म्हणजे, आप बेड सुद्धा
आणखी न पुढे जाणार आहे. म्हणजे ही तर सुरुवात आहे. आणि करियर मध्ये म्हणजे पहिले फक्त एवढेच ऑपशन होते, की हे किंवा ते इंजिनिअरिंग म किंवा बी एस सी, एम एस सी किंवा आर्टस्, कॉमर्स आता इतके ऑप्शन आहे. करिअरमध्ये टेक्नॉलॉजी मध्ये एखाद दोन कोर्स केले. तरी पण आपण आपलं करियर चांगलं करू शकतो. चांगल्या मोठ्या पदावर नेतो. किती त्या पण वढे ऑप्शन नव्ह टेक्नॉलॉजील खप ऑप्शन
आता इंजिनिअरिंग मध्ये बीए मध्ये पण किती ऑप्शन्स किती काढून दिले त्यांनी तेव्हा फक्त दोन तीन होते
हो आपल्या वेळेस फक्त कमप सां
हा कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रिक वगैरे आता तर डिझाईनर किती भरपूर पुरस काय काय काढलेलं आहे त्यांनी
हो आणि म्हणजे त्याचे स्पेशल कोर्स आहे समजा सहा सहा महिन्या ज क कवा ते पण ऑनलाईन ऑनलाईन वर तुम्ही टेक्नॉलॉजी शिका टा मग ते शिकले की मग तुम्ही पण स्वतःचे क्सेस काढू शकता टेक्नॉलॉजी शिकवाय अशा पण लाजीच अ म्हणजे ह ए आय आपल्याला सगळं करून देतं
सगळं करून देतात आता गर्व अस सगळं ऍपच सुद्धा ऑनलाईन शिकतात मी मग मुलांना ट्युशन घेतात मु सगळ
्सवाला वगैरे त्यांनी पण तेच तर केलं फिजिक्स वालाचे हा
नाही पण क्लास फता ऑनलाईन मु शिकून घेतात मुलं घरी बसल्या मोबाईल का उयोगी आता लहान लहानना पण
ह हो हो तेच टेक्नॉलॉजीचे जितके फायदे आहेत थोडे डसडव्हटेज आहे लहान मुलांसाठी खूप वाईट वाटत कारण कि ते मैदानी खेळ वगैरे सगळं वि
सगळं विसरत चाललेय आपल्या एढच तसं नव्हतं
फक्त मोबाईल म आता मोबाईलच टेक्नॉलॉजी वगैरे ते ऍडव्हान्स झालं आणि नाही दिलं तर असं वाटतं की आपण मागे राहून जाऊ आपला मुलगा मागे राहून जा त्याच्यामुळे द्यावं पण लागतं
द्याव पण लागतं आपल्याला
दोन्हीकडून म्हणजे अ हे विचार करा लागतो की नाही आपल्याला पुढे जर जायचं असेल माग नसेल तर द्यावं लागेल. असं
तेस
येस ना आज एक ये टेक्नॉलॉजी म तुम्ही कसा कसा युज करता टेक्नॉलॉजीचा हॅलो
हॅलो
हा टेक्नॉलॉजीचे तर युजेस खूप चांगले आहेत अ आपण डिसडव तेच कमी आहेत आणि ते ज आपल्या हातात पण आहेत सम आपण जर चांग पोरांना सांगितल की की इतका वेळस वगैरे करा अलार्म वगैरे लावून ठेव तर होतेच एक पण